हॅलो.
हा बोला की.
हा. काय करालायसा?
काय नाही. इथ भैर जरा बागेत तेन फिरायला आल तो. तेच आता फिरत फिरत जरा घरला जायचं जरा. वॉरमा पुजे ना.
फॅमिलीसोबत गेलाय का फिरायला एकटं गेलाय?
नाही गं. मित्र आणि मि आलतो. त्यो प्रॅक्टिसला जातोय ना रोज. म प्रॅक्टिसला तो हित राजाराम स्टे आमच्या म्हणुन हाय इथं एक. तिथ रोज अस पळायला म्हणजे संध्याकाळचा वर बॉडी स्टेच राहु दे वर्क आउटला जातोय त्यो तिथं आज गेला नव्हता मला म्हणला फि रुण येऊया. तेच जरा फिरत फिरत आलतो बागेत असंच.
हंम. कुठल्या बागेत गेलता?
आमच्या इथं. आहेत. तीन नंबर गल्लीत. हाय आमच्या बाग. मोठ अस मैदाना आहे. त्या बागेत.
हा.
तिथे जरा, जरा फिरून ते व्यायाम जे लावलेत ना. सायकलींग हे हात गोल फेरावाजे धरून कनी असा. त्याला दोनीकडनं धरायचं. गोल फीरवायचं.
हा ते आता सगळ्या ह्याच्यामध्ये लागत. लावल्यात सोडा बागेमध्ये.
हा. ते जरा फिरत फिरत ते जरा फिरत फिरत वर्कआउट करायला आलतो असंच. ते जरा असं, अंगबिंग दुखत नाही असं. बॉडी स्ट्रेच राहत्या म्हणून. तुम्ही काय करला?
आम्ही काय नाही. बसलोय आम्ही पण. आत्ता चहा पेलो मग बसलो आहे
बर.
तुम्ही का जात नाही म रोज?
म्या आता कॉलेजला त्यांन जात होेत ना. पहिला. कॉलेज मधन मला यायला वेळ जाऊ, वेळ होत. आ मी पहिला जत होतो. खो खो ला. खो खो खेळत होतो. मी पाहिला.
म.
पहिला. मग नंतर जरा दहावी ची परीक्षा
ह
नंतर त्यांनं. सरांनी सांगितलय दहावी चे पेपर आहेत. तुमच सुट्टया घ्या म्हणून.
हा.
मग तिथन सुट्ट्या पडलीत, जरा गेलोच नाही मग तिथन. तीथन ग्राउंड नंतर जायचं म्हटलं. नंतर काय गेलोच मी तीथन ग्रांउडच सोडल अस झाल.
का सोडलात. जाशीला का नाही रेग्युलर. मग अजूनपर्यंत तुम्ही वर स्टेटपर्यंत त्यांन गेला अस त्ता.
नंतर जरा सरांचे फोन तेन यायला लागलीत. ये म्हणून. नंतर काय पोर तेन बोलवायल घरला. नंत नंतर काय ते झालंच नाही. मग गेलोच नाही त्यानंतर.
ह. ह. म आता तुम्ही गेला त. जाऊ शकताय का?
होय, आता जाऊ शकतोय की.
हा हा.
आता जाऊ शकतोय, आता पण बोलवत्यात. खरं मी जात नाही. मधी बोलवलेलीत. सर, सर भेटलेलीत मधी बी.
हा.
सर पण म्हणाले की ये.
म आम्ही एकदा आलतो तुमच्या इथं. तेव्हा त्या जयहिंद वर कायतरी ते तेच नाव ना, तिचं ह हा तिथं हा तिथं म मॅच चालू होतीत सोडा.
हा. नाही खो खो च्या मॅचेचण असत्यात. आमच्या इथ, जैन मंडळ गाजलेलं मंडळ आहे ना.
हा हा. मग तिथं. कुठं. कसले मॅ चेस होत्यात. म्हणजे जिल्हा प परिषद तेन असं. म काय?
आता जे ठरलं. वरण जे कुठली मॅच राहील. आता शालेय असते. तालुका असते. जिल्हा असते.
हा.
मग असं नॅशनल डेन असलं का नाही
हा.
तिथं प्रॅक्टिस घेत्यात बा सगळ्या ग्राउंड ची निम्मी निम्मी पोरं काढत्यात, प एका सात आठ, सात आठ, पोरं घेत्यात मग सगळ्यांचा गेमतेन बघत्यात, पोरगं कस खेळतय, काय काय करतय तेच्यात स्किल काय हाय सगळं बघत्यात त्यात पहिला
हा.
बघून मग नी काय, असं तीन चार टिमा करत्यात त्यात
हा.
त्या चार जणा, चार टीमा केलीत कनी, त्या चार टीमामध्ये प्रत्येक मॅच मॅच खेळायच, जस आपण क्रिकेटची मॅच खेळतोय किनाई तशी मॅचे खेळवत्यात. तस मग बहेरची स सर तेन असत्यात तेनि बघत्यात काय काय कुणाला सिलेक्ट करायच कुणाला नाही.
हा मग ते
मग असं पहिला, असं, हा मग पहिला प त्यातन केलीस काय नाही मग त्यातन, एक वीस पंचवीस पोर सिलेक्ट करत्यात वीस पंचवीस झाली की मग, त्यानंतर आणि त्यातली सिलेक्ट करत्यात त्यातली आणि पंधरा सिलेक्ट करत्यात. पंधरा सिलेक्ट झाल्यावर मग ती टीम तयार झाली. असं करत्यात. हा. अ पहिला कस पहिला बारा जणांची टीम होत होती ना आता ते नियम बदललाय आता पंधरा जणांची टीम होत्या. ते पंधरा जण झाल्या ते भारीच हाय
मग ते बाराच आता बंद झाले व्हय.
हा बाराचं बंद झालं बाराचं म्हणजे कसं राखीव तीनच प्लेयर राहत होतीत ना मग असं कुठला प प्लेयर त्याने इंजर्ड झाला मग डायरेक्ट बाहेर जात होता ना.
हा.
मग राखीवला दोनच रहात होतीत. आता कसं पंधरा प्लेयर केल्यात. असं
हां
म्हणजे असं प खेळताना काय झालं प गडीला दमकीन भरला लगेच चेंज करता येतं ना
हा व्हय ते पण आहे सोडा.
मग नंतर बॅटिंग जायला कसं
मला आत्ताच कळालं
नंतर सगळं होते ना
हा हा मला त कळ आलं हे पंधरा प्लेयर्स झाल्यात नाही तर आम्ही स्कूलमध्ये ते असताना आमचं काय बाराच प्लेअर होतेत सोडा
बरं.
हा.
नाही आता पंध पंधरा प्लेयर झालेत पंधरा प्लेयर झालेत आता
हा.
ते चेंजेस ला कसं बरं पडते ना आता अह आ ता आम्ही बसलो जरा आम्ही अटॅक करायलोय आणि फर्स्ट बॅच आमची तिघं पहणार असात ना
हा हो
मग त्यांना आपण ते त्यांना पण चेंज देऊ चेंज चेंज द्यायचं चेंज देऊन त्यांनी दम त्यां काढून आणि पायाला रीसेट होत्यात ना. मग तसं नंतर अटॅकाला तिने अटॅक करायला लागले तर आमची बॅटिंग चांगली पडते्या
हां हां
त्यामुळें आतां ते असे नियम वाढवलेतं पंधरा प्लेयर झालेतं
हां हां ते जे तुम्हीं खेळांय कायं त्यां मैदानांवर
आम्हीं झेनं मंडळलं शाळेच्यांनी मॅसेजेसं शाळेच्यां तं मॅचेसं होतेयां की नाहीं शाळेच्यां मॅचेसं म्हणजे प्रत्येकं आपलीं शाळां असतें की नाहीं ती शाळां प्रत्येक शाळेची असं की वेगवेगळी टीम असतें पंधरा जणांची जी
हां
पंधरा प्लेयर शांळेमंध्यें सरमं म्हंणजे आतां शाळेमंध्ये कसं शास्रीचां तांस असलां खेळायचां तांस असलां की
हां
तरं तिथे सिलेक्टं करतांत मंग तसं सिलेक्टं करूंन शाली शाळेमंध्ये नाहीं पंधरा पोरां असं सिलेक्टं करतांत. मंग तिथं प्रॅक्टिसणं घेतांत सर दोन तांस प्रॅक्टिसलां देतातं. दुपारी एक ते तीनं पत्र असं प्रॅक्टिसलां देतातं सर.
हां
म्हंणजे आमच्यां टाईमलां असं शाळेतं आम्हांला एक ते प तीनं साडेतीनं पत्र आम्हांला प्रॅक्टिसचां टायमिंग देतं होती ते
हां हां.
तेंव्हा आम्हीं प्रॅक्टिसणं करतं होतो तिथं म्हणजे असं प्रत्येक शाळेमंध्ये असं सगळीजणं प्रॅक्टिस घेतातं प्रत्येकशाळेचां वेगवेगळां असतें नां प्रत्येकशाळेची वेगवेगळी टीमं
तम होयं प्रत्यकाच्यां वेगवेगळ्यां टीमं सोंडा हां
त्यांत असं म्हणजे आतां आमची शाळां सरस्वती हायस्कूंल. मंग तिथनं टिकिटीची एक डिकेटीची एक तिथनं गोविंदरांव स्कूंलची एक. असं. प्रत्येक शाळेची वेगवेगळी टीमं येतं होती मंग तिथंन त्यां मॅच खेळूं.
मंग बाहेरच्यां स्कूंलची. ति पणं यांयचीतं कां तिथं खेळायलां
हां बाहेर बाहेरची स्कूंलची पणं असतांत हां कोल्हांपूर हं भर भरभरचे गांवात ले येतां की ते माहितांत की आतां आहातं कलंगलेचं डांगे कॉलेजं तिथंली पणं पोरं येतांत त्यांची पणं टीमं अंसत्यां
हां हां
असं त्यांची टी त्यांची पणं टीमं असतं सगळं असं होऊन
हां अ होयं मंग किती दिवसांन माहिजतं असं
कां आतां वर्णनजी तारीखं ठरेल तसं असतें दिवसं दोन दिवस तीनं दिवसं शक्यतोवर शालीमैकी तरं दोन दिवसं चांलत्यांत
हां
मंग दोन दिवसं झाल्यांनंतर दुसऱ्यां दिवशी संध्या फायनलं ठेवत्यांत
हां हां
म्हणजे प्रत्येक टीमलां एक जरी मॅच हरलो लगेचं बाहेर जातं नाहीं दुसरां चांन्स मिळतें नां
हां होयं
शाली मॅचे लां दोन दिवसं असे एक दिवसांची मॅच असली की नाहीं मंग त्यांला कसं एकचं चांन्स असतें पहिलां हरली की मंग डायरेक्टं बाहेर असं असत.
हा हा.
त्यामुळं आता आम्ही तर ते जेव्हा खेळलोय की नाही. तेव्हा दोन दिवसाच टायमिंग होतं. आम्हाला, म्हणजे एक मॅच हरलो दुसरा आम्हाला चान्स मिळत होता. आणि आमची टीम असं कस आमच्या शाळेतलीच पोर होतीत. आमची पंधरा जणाची टीम आमची शाळेची म्हणजे आम्ही जी खो-खो ला सगळी पोर जात होतो की नाही. ते आमच्याच शाळेत होतीत आणि जे आम्ही शाळेत जात होत की नाही.
हा.
त्याच ग्रांऊडला आम्हि खेळायला जात होतो.
व्हय.
हा.
मी तर कधी गेलो नाही सोडा मॅच बघायला. असं बाहेरूनच मी बघितलोय. आत कधी तर गेलो नाही. मग मग कधीतरी इचलकरंजीला आलो ना मग तेव्हा मी बघित लोय. अस की मॅच वगैरे असतात म्हणून,
खेळलोय ते. साला आता आता काही नाही. मला ते आम्हाला माहित नाही ना, म्हणजे आता आम्ही सोडून झालं. दोन तीन वर्ष, झाले असेतील आम्ही सोडून आता.
हा हा म्हणजे ते शेजारी एक गार्डन आहे ना तिथं. ते कुठलं गार्डन आहे ते?
ते नाव काय एवढं आठवत नाही. हो तिचं. म्हणजे आम्ही बारक आसतान जात होतो तिथ. आत्ता काय तिथं संपर्कच नाही आमचा.
हा मी तिथं तेवढं आलतो. तेव्हा मी तेव्हा मी बघितलो हे. कि म्हणजे असं. मॅचेस वगैरे होतात. तिथं म्हणून असं.
हा हा मी पहिला जात होतो. त्यानंतर गेलो नाही.
हा हा.
तुम्ही कुठं अस गेलाय का नाही? बाहेर मॅचेस तेन बघायला क्रिकेट तेन?
क्रिकेट तेन बघायला काय गेलो नाही आहे सोडा.
मुंबईला तेन कस आता आय पी एल तेन होतात ना.
हा आय पी एल तेन होत्यात सोडा. एवढ्या लांब कोण जाणार.
बरं.
एवढ्या लांब जाऊ जाता येत नाही ना.
बरं बरं चालतेय बघूया घ्या.
हा हा चालतय. ठेवू कायं?
हा चालतय. हम्